हॅलो हॅलो, येतो का आवाज? हॅलो, हा ते होत तेचं मगाशी फेल झाला कॉल. ते कट त्याने तो पकडला त्याच्यात फेल मधे जाऊ दे.
मी तेच म्हटलं फेल, कट लगेच, फेल झालेले कॉल लगेच काउंट होतात आणि आपले सबमिट होत नव्हते तेव्हा जे सगळे फेल गेले त ते नाही
फेल गे ते नाही हे जरा जरा फेल झाला की लगेच तसेच पकडले त्याने दोन
हो. तेच ना, माझा ही बोलता बोलताच कट होऊन गेला म्हणजे मी अगदी आम्ही अं थ्री फाय सेकंड फक्त त्याच्यावर काउंट झाले. ऑटोमॅटिक कट झाला कॉल.
ते काय झाले? आजचच लास्ट डेट दिल्यातर लोड लोड जास्त आला असेल आज. आता हा, कारण कंटिन्यू आता एकमेकीचे कॉल चालू आहेत ना, तेव्हा कसं हे आपल्याला माहिती नव्हतं. काल त्याने टास्क दिल्यानंतर लोड आला असल ॲपव जास्त त त्याच्यामुळे ते तसं होतं. ठीक आहे होतील तेवढे करून घेऊया. पण आता कुठल्या विषयावर बोलायचं?
ते मग काय
जा
पऱ्या यायचं नाही त्याला काय
ह, अभी चो आ बोला.
आ म्हंटलं तुमची एखादी फेवरेट डिश सांगा. त्याची म्हणजे तुम्ही बनवत तसाल तुमच्या हातून
रेसिपी का? माझी फेवरेट डिश ना बिर्याणी. आम्ही म्हणजे तुम्ही मांस, मच्छी खाता का?
हो. नॉन व्हेज ना,
नॉन व्हेज हा आम्हाला नॉन व्हेज जास्त लागत. ते सोमवार, मंगळवार गुरुवार वगैरे उपवास असतात. पण बाकी नॉन व्हेज लाग जास्त त मच्छी हा आणि आम्ही कोकणी त्यामुळे आम्हाला मच्छी ही जास्तच आवडते पण आता फेवरेट डिश बोलाल त बिर्याणी आणि मच्छी, म्हणजे मच्छी आमची ताजी असते. हा, बिर्याणी मी बनवते पण छान.
उन्हाळ्यात कमी प्रमाण होत असेल.
कमी प्रमाण हा पण कसं असतं उन्हाळ्यात आमची मच्छी ताजी येते न, तीच घेतो जी पार ल असते ना बंदरची ते घेत ना खाडीच्या साईड ला अस- त्यामुळे खाडीची आमची कोळंबी बोला किंवा आमची खाडीची- शेतीचीताळी काय अजून एक का आमच्याकडे कटला म्हणून असतो जिताळे असतात गावागावात ना
ह
कारण ह्या उन्हाळ्यात तर हिट असते तर कुठली पण मच्छी खाऊन परत आजारी पडण्यापेक्षा- जी वेळखाबची गावची येतं ना तीच आम्ही घेतो जास्त-
हा नाही त्यातली माहिती पण असायला पाहिजे नाही का-
हा तुमच्याकडे तिकडे खातात का कारण तिकडे कसं नॉनव्हेज म्हणजे- एवढं नाहीये मटन चिकन खातात मच्छीचे प्रकार- तर किंवा आता आमच्याकडे सुकी मच्छी वगैरे असतात तर हे एवढे नसतं तिकडे-
हम्म नाहीये म्हणजे ते साधं- कोकणात फिरायला गेलो तरी अं म्हणजे तो वास पण असा खूप होऊन जातो की अरे- क नाही होत आपल्याला-
हा नाही होत म्हणजे कसं तुमच्याकडच्या लोकांना एक ना एक- कोळंबी कि पापलेट झिंंग असे दोन तीन प्रकार माहिती- माहिती असतात त्याच्या व्यतरिक्त बाकी काय माहिती नसतं-
हा कटला फिश किंवा मग ते राव नदीतला वगैरे काय असेल-
वगैरे म्हणजे कस असत त्याच्यात एक मजा वेगळी असत- चांगलं अस चो हे पार्सलच असतं पण तेवढंच माहिती जे काटा नाही काय खायचं- तिकडचंच माहिती असतं आमची आता तिकडची पाहुणी आली ना की मग सांगतात उलटे की मच्छी आणा बनून- तर मी जरी माझ्या कामाच्या ठिकाणी गेली ना तरी त्यांना मच्छी आणि माझ्या हातची बिर्याणी आवडते- बिर्याणी आहे तो एक डिश आहे ते मी चांगली बनवते म्हणजे-
हम्म हम्....
हम्म.... तुम्ही ब खाता का चिकन मच्छी-
नाही माझे म्हणजे मिस्टर खाता आणि बाकी आम्ही नाही खात- हम् पण मी त्यांच्यासाठी सगळं बनवते- नाही मी सगळं बनवते त्यांच्यासाठी हो हो फक्त फिशचे एक दोनच- प्रकार असतात ते जे आणतात एक ते सुरमयी असते किंवा कधी पॉपलेट बस हे दोन सोडले तर बाकी माहिती नाही पण मी त्यांच्यासाठी सगळं बनवते मी फ्राय पण बनवते हो वाटण लावून-
सुरमयी आणि पापलेटला कांदा खोबऱ्याचं लावत किंवा नुसतं खोबरं लावता?
हा रश्यासाठी मग कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून भाजी तयार करतो- आणि हे करायचं असेल तर ते आपलं रवा रव्यामध्ये फक्त- हळद, मीठ, तांदळाचं पीठ वगैरे ते टाकून- फ्राय करायच
त्यांनी फ्राय- आमच्या घरात रव्याने फ्राय केलेले कोणाला आवडत नाही ऍक्च्युली होतं रव्याने क्रिस्पी होतं- पण जर तुम्ही अस- तच नुसतं मीठ मसाला लावून जर केलत ना तर ते जास्त टेस्टी लागतं. आणि म लसून वगैरे त्याच्यावर टाकलं हा मग आमच्या घरात ते- रवा लावून किंवा पीठ लावून केलेलं आवडत नाही आणि कालवण- परंतु जे आम्ही बनवतो ते पण आम्हाला खोबरं टाकून नाही जास्त आम्ही आलं, लसूण- दोन मिरची त्याची पेस्ट करायची चांगली म्हणजे ते पहिल्यांदा चांगलं परतायचं लसून आले परतायचं नंतर पेस्ट- परतायची नंतर मग त्याच्यात मच्छी पण थोडी परतायची तिकड काय तिकंड तुम- त्याज काय करता? जी तुम्ही बनवता वाटणं त्याला उकळी आली की नंतर वरून सोड वरून सोडतात आम्हाला नाही आम्हाला मच्छीचा तवंग त्याच्यात मुरला पाहिजे, म्हणजे जे आम्ही फोडणी टाक त्याच्यात लसुण वगैरे सगळं पी त्याच्यामध्ये मग ते मीठ मसाला वगैरे सगळं सगळ लावून मच्छीला चोळून ठेवतो आधी आम्ही मॅडिटेट करून दहा पंधरा मिनिटं तरी आणि मग ती जेव्हा मग ती चांगली अ फ्राय झाली की पाच सात मिनिटं तरी हालून की नंत तर मग वरून गरमच पाणी गार पाणी टाकत नाय, आणि थोडी चिंच टाकतो आम्ही हा
हो आम्ही आमसुल वापरतो
हा आमसूल चिंच ठीकय आमच्याक तुमच्या साईडला चिंच कोण एवढं खात नाय, आमच्या साईडला खातात
हो हो
कोणे थोडीवरून चिंच टाकतो, कोथमीेर असं अशा प्रकारे केल्या ना मग ते आमच्या तसं आवडतं वाटणाच काय केलं तर माझ्या मुली वगैरे त्यांना नाय आवडत वाटण टाकलेलं तर मग कोण पाहुणी, वगैरे यायची रस्सा जास्त तर मग करायला लागतंच म खोबऱ्याचं, आलं, लसून, खोबऱ्याचं वाटण करतो आम्ही
हम् हा पण मग असं नेहमी नेहमी खाऊन खाऊन असं कंटाळ नायी येत की आता नको
नायी येत कंटाळा उलट सोमवार, मंगळवार आता आज उपवासय गुरुवार आज काय जेवायची इच्छा पण होत नाय जास् उद्याच दिवस कधी उजाडते असं झालंय, शुक्रवार
आमचं नेहमी तेच चालू असतं म्हणजे माझे सगळे वारं पाळलेले अस
म ती वेगवेगळ्या रेसिपी करायला भेटल आम्हाला सोमवार मंगळवार काय बनवायचं जेवायला असा प्रश्न पडला आरे कोणती भाजी बनवायची काय बनवायचं मग ते जेवायलाच नको एक टाइम कसं तरी बनवायचं जेवणच नको वाटत
हं
तुम्ही कशे रेसिपी बनवत असता म्हणजे असं भाजीचे वेगवेगळे प्रकार सांडगे वगैरे बनवता का तुम्ही ते? ठेचा
हम्म
म्हणजे तिकड जास्त ठेचा चटण्या हे असत असतं तोंडी लावणं वगैरे काय? लोणचं च वगैरे शेंगदाण्याचा तो कूट असतो
हम्म
ते जास्त टाकतात तुमच्याकडचे लोकं ना? आम्ही नायी टाकतंय, आम्हाला आता आज गुरुवार गेल्या की उद्या शुक्रवार कधी होतय असं झाले मच्छीचं जेवण आज तर सकाळपासून जेवायची इच्छा होत नाय, काय जेवायला बनवायचं ते?
हम्म हम्म बर दोन उपवास एकत्र आले त्यामुळे ते एक तेवढं टेन्शन नाय
हो हो हो हो कधी कधी म त्याच्यावर पण चार दिवस निघून जातात
हम्म हम्म
पण व्हेजिटेरियनचा फायदा काय? असं काय नाही कस बघ व्हेज पण त्याच्यामध्ये पण प्रोटीन् विटामिन मिळत असतात आणि ह्याच्यातून पण मग मासे, अंडी मधून पण प्रोटीन जास्त
उलट आता लिटरली सत्य परिस्थिती बघितली ना तर इकडे एवढं केमिकल मिश्रित सगळं आहे ना असं वाटत हे सगळं खाण्यापेक्षा नॉन व्हेज खरंच बेट कारण ते, हा त्याच्यात काही केमिकल नाही ये असं.
तसलं आहे की आपलं ते कशा प्रकारच ते येतं आणि ते काय, काय, काय भाज्या वगैरे पालेभाज्या आपण बोलतो पालेभाज्या प कुठं, कुठल्या पाण्यात वाढलेले असतात गटारातले कुठल्या काय येतात त्या आणि मगं ते सगळं बघून म्हणून घरी आपलं पिकवलेल्या काय घरच्या असतात घरगुती हा तेचं बरं असतं मग आणि मग त्या पेक्षा मग आपली मच्छी कशी आमची मच्छीची पण पार्सल मच्छी असती ती पण कधी, कधी बर्फात ठेवलेली असते.
हा हा.
हे घ्यायची समजा आता आम्हाला त्याच्यातलं कळतं.
हम्म, हम्म,
घेता नॉन व्हेज नाही जास्त म्हणजे व्हेज मी जास्त व्हेज
आजे सासू आहेत ना त्या म्हणजे ते ठाण्याला राहायचे ना ते आजोबा. तिकडे ते पोलीस मध्ये होते आता रिटायर झाले ते? पण मग तिकडे राहायचे ना नोकरी निमित्त त्याचं त्यांना पण खूप प्रचंड वेड आहे अजूनही त्यांच्या घरात गेलो ना केव्हाही फ्रीज, फ्रीजर मध्ये मच्छी असते ठेवलेली मग हि तळून देऊ का हे फाय करून देऊ का आरे तुम्हाला कसं समजतं नाही, नाही हे अशी खातात. ते कशी खात कळत नाही का इंस्टंट असतं त्यांच्याकडे कधी, कधी ते मसाला लावून पण डी फ्रीज मध्ये ठेवलेल्या असत कि चालु, चालु फ्राय खाऊन घायचं. म्हणले हे चांगलं आहे बाबा. काही बनवायचं मसाल वगैरे करायचं असं कंटाळं नाही की भूक लागली की पटकन काढा फ्राय करा आणि खाऊन घ्या.
त फल. का ठेवतात लोकं पण, पण मला नाही आवडत माझं स्वतःचं बघाल तर मला कसे लहान पणा पासून आम्हाला फिश खायची सवय झालेली आहे. त्याच्यामुळ ते फ्रीज मध्ये वगैरे ठेवलेलं फ्रिजरला ठेवलं मी तर अजिबात खात नाही.
हम्म, चव बदल नाही आता ते ते काय करतात जेव्हा तो फिश म्हणजे एकदाच फिश बाजारला जातात ना. तिकडून घेऊन येतात जो त्यांना लागतो जे तिथ ठाण्यात नेहमी ताजा मिळायचा. आता त्यांना इकडे भेटत नाही कधी किंवा भेटत ते असेल किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असेल पण मग ते अटे टाईम आणून ठेवतात ते पण आणलं की ते क्लीन वगैरे करून फ्रीजरमध्ये ठेवून देतात पॅक करून. म्हणजे तो पुरवून खावं लागत कारण मग
फ्रिजर मधु कसं काढायचं दोन दिवसांचे ना दोन वेग वेगळे डबे ठेवायचे फ्रीजं कसं असतं ते एकदा का आपण फ्रिज मधून काढ आणि पुन्हा मग ते ती सडायला सुरवात होते असं तुम्ही आठ दिवस ठेव तरी चालत पण मग बाहेर काढून परत आत आतमध्ये ठेवायचं ते नाही करायच एकदम छोटे, छोटे डबे ठेवायचे मी मसाल्या पण वाटण्याचं पण काय करत डबेच इकडे येतात ना. छोट्या, छोट्या डब्यांच्यात ठेवायचं मग आपल्याला हवा तसं रोज एक, एक काढते. आठ दिवसाच केलं तर हा पण ते काढून परत त्याच्यात ठेवण परत ओपन करायचं परत ठेवायचं ते नाही कराच, हम्म त्याच्यानी हे जात. व्हेज पण तसं मला आवडतं पण एवढं नाही आवडतं. डाळ, भात पहिल्यापासूनच ती सवय आहे ना आम्हाला.
पोळी पण नाहीचं आवडत का?
नाही पुरणपोळीत. तर मला अजिबात वर्षातून फक्त मी होळीला करते पुरणपोळी आणि त्यात पण कसं. आ आता म्हणजे तुमच्या रेसिपी वाचून मी मग मैद्याच करायच आहे म्हणजे तर गव्हाचं करते. तर आधी तर मैदा तर मी आता जवजवळ तीन वर्ष झाली. पूर्ण अवॉइड केलेलं आहे म्हणजे जेवणातून म्हणजे मैदा अ. साखर आता थोडीशी गुळ वापरते पण साखर पण कधी वापरते पण मैदा तर पूर्ण तीन वर् अजिबातना नाय आणत
हम्म हम्म
त्याच्यामुळं ते पुरणपोळी वगैरे नाईच करत फक्त एकदा होळीला करते तेवढंच गोड असं आवडत मला गोडमध्ये आवडलं तर स्वीट डिश गुलाबजामुन. ते पण मी मावा आणून घरी करते म दुकानातून नाही आणत. हा आलं
हम्म हम्म हम्म
तिकट डिश आपण नंतर बघू मग
हो
कुठली बनवायची काय ते ओके तुमचं बग